हॅलो
का हे कोन अस होते व फोट
काय सांगाय बचारे कोठला बाई तोन डबल लागला बाई आता फोन
तू मग किती मिनिटं होतात ते
अ नाही ते कुणच्यात ते दाखवते आता ते चार शिकून झालते ना बाई ना आता हा काल डबल झाला ना चालू
लागला तो
मेस लावलं ना मग तु?
हाव ना मग दुसराही कॉल लागला ना याला मग
मग मला लागून राहियला आता पण मग मटलं तीनशे वीस सेकंदडच झाले दे दहा मिनिटं पाहिजेत ना पूर्ण
मग जाऊदे मग आता काय करत ते मंदातच कुटून राहील तर करतो काय त्याला उपाय काय आहे
मंदातच स्पॉट होते तो रायती राह मंदातच स्पॉट होती
काय बोला आता सांग बरं आता जेवली काय खावली काय राहिली काय झोपली काय उठली काय? झालं बोलण आता काय बोलावं याच्यावर
काय बोला आता बसयच रिकामी बळबळ करात याच्या तिच्या काही गोष्टी कर रा रिकाम घेन, देन हेच चुरंच्या गोष्टी करणार माझ चोरूनच्या गोष्टी ऐकत भांड धंदेच आहेत
हाय कि नाही बरं
खरंच आहे झाले का तुमचे कामधंदे सगळे
कामधंदे सगळें झाले पाजे काही करमत नाही हो मेबी या दिवसाच घरी बीचारे
वर जायला पुुरते बिचारीे वावरातल्या बाया घोरी येतात हाले बाया दोनशे रुपये, अडीचशे रुपये मजुरी कमवून
नाही तर काय बाय घरात कहीस नाही ना घरात तू महि तु मही आहे बाकी त काही नाही. तू घे म काढ तू मी तूही काढतो.
आच्या घरी पन नाही ब त मही जोगत
हाय की
सबंध आहे आमच्या घरी तुहि मई
सासू व्यवसाय क होते स्त्रीमय
हा बाप्पा मग काय दिवस चार खेप होते कधी? करा लागते फक्त केलं तर नाही हो होच आहे नाही नाहीच आहे झाला ना तुमचा काही एक महिना राहिला महिना कायल लोमा हाच महिना
आज महिना पण लस भारी जाते हो बाई लवताल काम आहे बाप्पा
तरी बाय बारा, बारा महिने आमच्या सारख काय काय आमच तुम्ही लागू पण लागून बसते आम्हाली
लागून बसले तर आमचा सासू नच काही नाही हा आमचा बुडा असले बदमाश ह्याच्यात.
हा ना असेच ते घरात ल एकण ते चाल पण हम् डोक्शाला ताप मेरा दिवस भर म्हणते तेच येते डोक्यात.
व तेच ते म्हणजे काल चांगली झमकली ना मग एकाचे दोन दोनाचे चार लावले तर
बस म्हणती विचार करत.
हा.. धडते तेचही चित्त नाही लागत मग ते मग सास टुम फोकते मग. इकडे आपली की डोक खराब होते.
आपले डॉक्टर घरातात. मग सात, आठ दिवस डोक्यात जात नाही.
जमीन जऊन झोपून राहिली मग पोट बिघडलं पोट बिघडलं उपाशी, तपाशी गेली मग म्ह आली च ना मा ठेव ना माय बी पोट बिगडल झाला मी घेऊन झोपून राहीली लगे आले लगे ताट घेतलं पाय मग पोट
हां ह तसच आहे ते ऐकिन घेकीन नवं नाय
मी नाही भेत चि कठलो कत भ्या म भलो आतालो काही घेऊन पडला आता.
मगाला म्हणाला लागते जेव म्हणून घर आहे दार आहे त्याच आपलं घर आहे त्याचं घर आहे.
मग पाहि ना मग तूच पाहि ना मग मुदामणून उपाशी राहा आपूण. खाल्लं की भांडंण करायला तयार मग.
मग काहील भांडण करायला त भूक लागली तू घेन खा.
नाही खाल्ल की भांडाण म खाऊन तर पाय तू
नाही आमच्या घरी नाही रिकामे लाड नाही ठेवत लछाड मांग स्वयंपाक व्हायला ताट वाढून घेऊन जेव
म नाई आमच्या घरी चांगलं असत तर मग माहिती तसं भांडण झालं की नाही लोंब्याडया थोड्या जाय लागते. ते काय तर म्हणे म्हणत की मी म्हटलंलं की पोटही खराब होतं लेकरान म्हटलं पोट खराब होतं. मी ना म्हटलं आणि फक्त मी अडसा पलंग येऊन झोपलीच तर ताट ही घेतल हातात घेत सांग मग आता.